दो
हॅलो.
येतोय आवाज.
हो येत
हम्म हम्म छान नमस्कार. काय चाल्लय तुमच काय चाल्लय सध्या
तशी तयारी चाली बस जेवण बाकी आह.
हा हा हा. आणि काय म्हणताय तुमच्या इथे पाऊस बिऊस काय पडला का?
वातावरण झालं पण पाऊस काय आला नाही अजून.
अच्छा अच्छा काही ठिकाणी आता आज पडला बऱ्याच ठिकाणी म्हणे पाऊस. असंस कळलंं हो. पाऊसा आला त बरं नाहीतर काय खरं नाई.
बरोबर तेस ना कोकण मध्ये झाला असंल समजलं मला
हो का अच्छा अच्छा काय माहिती आता कधी येतोय पाऊस आणि काय
येईल पण आता झालंचए म्हणजे वातावरण पण तसं झालंचए आहे न्यूज वाले पण सांग सांगताचत
हम्म हम्म ते तर आहे
स्््
बाकी आणि
बाकी काय म्हणत तुमचं झालं आवरलं सर्व
हो आवरलं आमचं काय आता जेवायचीच वाट बघायची आहे फक्त म्हणजे वेळ झाली की जेवणार नऊ नऊ सव्वा नऊ पर्यंत हे करून ते काय आता आमच्याकडे काय हो आ आच्याकडे काय कोण लहान मूल नाही काय नाही त्यामुळे काय आता आम्ही दोघंच त्यामुळे आहेत तस कोण घरात लहान मु अस की सुट्टी असली कि ते खेळायला जात त्याला बोलवा रे ये रे ला जेवायला जाऊ या रे ते मुलं खेळण्यात रंगलेली असतात तेव्हा असं बघितलं की आपले लहानपणची आठवण येते आपल्याला काय बाबा ही मुलं आपण कसं काय काय करायचो खेळायचो हे करून म घरी आल्यावर आईलाही आपल्या बोलवायला यायला लागायचं किती वेळा बोलवायची चल हा पाच मिनिटात येतं पाच मिनिटात येतं करून आपण आणखीन चालूच राहायचं आपलं
बरोबर दहा दहा वा वाजेपर्यंत टाइम जायच
हो त्याच काही हे न मग अशा वेळेला जेवणा खाचं पण भ नसायच पा की परत खेळायला गेलं पा प्यायचं दमलं हे झालं पाणी प्यायचं आणि परत खेळायला जायचं
बरोबर तेच कुठे कुठे मैत्रिणीकडच जेऊन घ्यायचं काही टेन्शन अस
हो त्यावेेळेला असं काही वाटायचंच नाही आप आपण कोणाकडे जेवलोय किंवा काय त्यांना काय वाटेल आपली आई काय म्हणेल हे कधी असायचंच नाही नाही हे म्हणजे अस असं कधीच वाटलं नाही ना टेन्शन अस काही ते अ आता कस होत सगळंच हे बदलत चाललंय वातावरण आणि त्याच्यामुळे जरा विचार करावा लागतो काही ना आवडत काही ना नाही आवडत म्हणजे मैत्रिणीच्या घरी ति आई सुधा आपल्याला म्हणाय अग जेव ग चार घास खा ग अग काय नाही सांगते तुझ्या आईला असं करून कवायचं नाही असं
पहिले तर ते जेवल्याशिवाय सोडतच नव्हत्या पहिल्याच्या लोक
हो ना तेच
आणि सोबत सोबत मैत्रिणी सोबत अजून दोन घास जास्तच
हो मजा करत मस्ती करत हसत खेळत इतकं छान वाटायचं ना त्या वेळेला आणि म्हणजे असं परक असं काय वाटायच नाही म्हणजे त्या वला क बा
घर कस घरी आपण नाट इक करतो मला हे नको मला ते नको दुसरीकडे आपण काही पण खाऊन घ्यायचं
हो ना काही खायचं म्हणजे त्याच असं काही वेळ वाटायचच नाही ह आणि गंमत म्हणजे ते गंमत म्हणजे ते सगळं आपल्याला आवडायचं जास्त असं दुसऱ्यांच्या च गलेलं मग आपण आईलाच येऊन सांगणार आ त्या आईनी ना असं हे केलं होतं मस्त झालं होतं ग तू कर ना म्हणजे तू का नाही अस करत करून. म्हणजे आईलाच आपण परत बोलायच आई तू कर ना तुझ का नाही अस तू का नाही करत वगैरे असं करून. म्हणजे आईने किती छान करून दिलं तरी नाही नाही तसच कर तसच कर
आणि काही गोष्टी आपल्याला आवड त नसत त्या ख खाण्यात आल्या तर आपण लगच ते खाण्यास सुरुवात करत
हो ना खरंय एखादी भाजी आपण घरी आवडत नाही म्हणून हे कर असतो नाटकं करत असतो. पण ती दुसऱ्याकडे गेलेली आणि ती भाजी असली की आपण चुपचप खाऊन मोकळे होतो. तिथे नाही म्हणत नाटकं करत हे नको मला हे नाही आवडत मला ते नको. ते नाही आवडत करून हे करून खूप मज्जा यायची त्या वेळेला असं.
स्कूल मध्ये पण एक एकत्र टिफिन खायचं. ते पण काही टेन्शन नव्हतं.
ह स्कूलमध्ये म्हणजे कस शेअरिंग करून आपण एकमेकांच एकमेकांना देऊन आणि कसं माहितीये शेअरिंग म्हणजे आपण बिंदास्त त्याच्या डब्यात पण हात घालायचो.
म्हणजे त्यालाही त्या वेळेला असं काही वाटायचं नाही अरे माझ्या डब्यात कसं हात घालून ही खातीेये अमुक कसं करते. हल्लीच्या मुलांना नाही आवडत ते त्यांच्या याच्यात हात घालून आपण काही घ्यायचं म्हंटलं असं तर.
बरोबर, माझ्या मैत्रिणी तर माझा टिफिनच हिसकून घेऊन टाका च्या तू माझा खा मी
हा हा एक्सचेंज करायचे डबे आणि नेहमी दुसऱ्यांच्या डब्यात जे येत ते आपल्याला जास्त आवडत असयच अस हहा आणि आप आपल्या डब्यातला आपल्याला तू घे घे मला तुझा डबा दे. असं करून मज्जा यायची खूप मज्जा यायची असं. ते आणि शाळेत सुद्धा असं एकमेकांचे मग बाई कधी कधी इतका गोंधळ घालायचं डब्यावरनं ह्याच्यावरन काहीतरी आरडा ओरड मग शेवटी बाई येऊन ओरडायला यायच्या हे आवाज हळू कमी करा कमी करा म्हणून हे करून. असं तर बाईनी ओरडलेलं पण तस मग त्या वेळेला काही वाटायचं नाही. तेवढ्या पुुरता आपण गप्प व्हायचं. हो तेव हो त्या गेल्या रे गेल्या एक जण जाऊन बघून यायची खरच बाई गेल्या ना आणि मग जोर जोरात हसायच. आता ओरड परत.
एकदा असच झाल होत आम्ही फोर्थ स्टँडर्ड मध्ये होतो.
हा.
आमचे खू आणि आमचे सर जास्त करून बाहेरच राहायचे.
अच्छा.
आम्हाला सर होते त्यावेळेस त्यांना बाहेरच जास्त य आम्हाला पिरयड स्टडी देऊन जायचे आम्ही करण्यासाठी.
हा हा.
आणि त्यांना खूप कंप्लेंट द्यायच्या तुमच्या क्लासचा खूप आवाज येतो खूप आवाज येतो.
हा.
आणि मग त्यांना असं वाटलं की नाही माझे स्टुडंट चांगले ते असे गोमघट वगैरे काही ना
हा हा.
असा विश्वासच नवता दुसऱ्यांना म असच त्यानी त्यांनी ना एकदा असच बाहेरगुपचुप जाउन बघेतलं. आम्हाला वाटलं सर गेले आम्ही अक्षरशः म्हणे खिडकीवर चढ बेंच इकडडे तिकड फे क एकमेकांवर त्या बागा फेक त्यांनी सर्व घेतल्यानंतर इतके सगळे सायलेंट झाले त्यांना बघून,.
इतकं झोडलं आम्हाला शाळेत पूर्ण क्लास ला पनिशमेंट ते
अ हो हो बरोबर त्यांच्या बिचाऱ्यांचा विश्वासघात झाला ते अगदी ठामपणे सांगत होते मुलं असं करत नाहीत आणि बघायला मिळालं वेगळंच चित्र
नाही नंतर त्यांना पण वाईट वाटलं आपण उगाच यांना मारल ते बोलले की ठीक आहे तुम्ही करा मस्ती पण बाहेरची मला कॉम्प्लेन करतात येऊन ते नाही आवडत माझ्या विद्यार्थ्यांना बोललेला मला नाही आवडत.
बरोबर बरोबर काय असतं त्यावेळेला ना शिक्षक आणि मुलांमध्ये ना विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रेम होतं असं आपलेपणाची भावना होती हल्ली काहीच तसं राहिला नाही हो ना? असं म्हणजे आता चौथी पर्यंत वगैरे एकच शिक्षक शिक्षक पूर्ण हे घ्यायचे ना सकाळपासून संध्याकाळी सगळे वैगरे विषय आणि मग हायस्कूलला गेल्यावर वेगवेगळ्या विषया ला वेगवेगळे शिक्षक असं तसं असं हा तर त्याच्यामुळे तसं आता काही हे राहिलेलं नाही असं वाटतं तर मला काय माहिती म्हणजे हल्लीच हे कसं आहे
आता ज्युनियर के जी ला वन टू शिकवायला वेगळे टीचर ए बीसीडी शिकवायला हयाला वेगळ्या टीचर गेम्सच्या वेगळ्या टीचर
हो हो बरोबर. गेम्सचे वगैरे वेगळे असायचे ते हे त्या वेळेला पण आपले वर्ग शिक्षक जे होते जे पूर्ण हे घ्यायचे ते पण असायचे म्हणजे म्हणजे ग्राउंडवर घेऊन गेलं मुलांना किंवा हे केलं तर पूर्वी शाळांना ग्राउंड तरी होती हल्ली शाळांना ग्राउंड सुद्धा आहेत की नाही शंका आहे? कुठे त्यांना खेळायला घेऊन जाणार असं आहे. हल्ली ग्राउंडच राहिलेले नाहीयेत जास्त सगळीकडे हे बांधत सुटलेत काय काय पण मुल शाळा म्हटलं की छोट तरी का होईना ग्राउंड पाहिजे ना त्याच्या शिवाय मुलं खेळणार कुठे?
बरोबर तेच आणि शाळेमध्ये कसं प्रत्येक वेगवेगळे कारम कार्यक्रम व्हायचे सांस्कृतिक डान्स स्पर्धा गणेशोत्सव त्यामध्ये पण एक वेगळीच मजा यायची प्रत्येक जण सहभागी हो होत होत.
हो हो बरोबर.
डान्स मध्ये पण कसं कॉम्पिटिशन लागायच्या माझाच नंबर येणार?
हो हो आणि गॅदरिंग असायचं त्याला शिक्षक आपले नाटक किंवा डान्स किंवा काय काय बसवायचे ती मजा यायची त्याची प्रॅक्टिस करताना काय काय धम्माल उडायची एखाद्याला काही वेळेला पटकन जमायचं एखाद्याला जमायचं नाही डान्सची काहीतरी स्टेप्स उलटी व्हायची. उजव्या बाजूला जायात उजव्या बाजूला बाजूला जायचं असाय तर ते एकजण डाव्या बाजूलाच जातं आणि मग तिकडच्या मुलांच्या हयाच्यात ते मिक्स व्हायचं. आणि मग त्याला ओरडायचं अरे असं काय करतो तू नीट लक्ष देऊन बघ ना म्हणून बघ वैगरे मज्जा आहे. ते प्रॅक्टिसमध्ये किती एक एक धमाल उडायची म्हणजे अशी
आणि कार्यक्रम हा गॅदरिंगच्या कार्यक्रमात पूर्ण ते ब स्कूलचे पिरियडस त्याच्यातच जायचे.
हो ना प्रॅक्ट हो ना गॅदरिंग
त्या पण ती मज्जा मज्जा वेगळीच होती अभ्यास नाही काही नाही फक्त डान्स
हो हो हो हो बरो यायला करायला मला रंग पाहिजे मला तो रंग पाहिजे करून आपण हे करायचं पण सगळ्यांचे हे सारखं असयचं पण रंग वेगवेगळे ना असं
डान्सल अ डान्स बसवल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या प्र प्रग प्रतिक्रिया देत होते. की आपण हा कॉस्ट्यूम घेऊ तो कॉस्ट टुम घेऊ तो कॉस्ट्यूम घेऊ, त्याच्यावरच भांडण सगळ्यांचे.
बरोबर बरोबर तेच चालायचं. मज्जा यायची पण खूप मज्जा यायची म्हणजे असं सगळं हे बघून हां-हां. आणि नाटकाच सुद्धा कोणी कुठून एंट्री घ्यायची, कोणी कुठून काय वगैरे ते पण एक धम्माल असाय ची नाई हह हो चालेल चला. धन्यवाद ताई खूप छान वाटलं लहानपणच आठवण काढून.
मला पण छान वाटलं.
हो चालेल.